हॅलो
हा येतोय येतोय हा बोलात
अच्छा हो नमस्कार काय चाललं तुमचं हो छान आहे ना मी पण
हो काही होा ना काही नाही आता आटोपलं थोडं
हम् ह् ह् अच्छा अच्छा हो हो हो हो हो मी पण बसले होते टी व्ही बघत म्हटलं चला छान कथा चालू होती समोर महाभारताची म्हटलं चला आता चर्चाच करूया कोणावर तरी छान वाटतयेत बघायला ना हो तुम्ही बघितलंय का? म्हणजे माहिती असेल महाभारत.
हो महाभारत बघितलंय महाभारत बघितलं रामायण बघितलं. टी व्ही व लागलेलेच होते ना दोघे ते जुन रामायण होतं रामानंद सागरांचं हम् हा ते पण बघितलं आणि आ
सिरियल मध्येच बघितलेलं असं वाचण्यात वगैरे नाही आलं का काही एवढं?
वाचण्यात म्हणजे लहानपणी वाचण्यात आलेलं आहे एवढं म्हणजे म्हणजे आणि अ पुस्तक वगैरे आणून काही मी एवढं वाचलं नाही रामायण महाभारत. मार आता फक्त भगवतगीता आणलेली आहे. थोडीफार झालेली हा बाकीची वातयची राहिलेली. आणि जात जास्त करून टी व्ही वरच बघण्यात आलेल.
हो हो बघा ना आता म्हणजे टी व्ही वर बी जस आपण वाचण्यामध्ये जशी कथा असते तसे टी व्ही सिरियल ममध्ये बनवलेली असते. म्हणजे बघा ना अ शांतनू राजा च्या पासून ती कथा दाखवलेली आहे पांडवांचं बालपण दाख खोले त्याच्यामध्ये त्यांनी किती त्रास सहन केला आणि त्यांची आईकुणती होती बघा आणि तिने किती संघर्ष केला. म्हणजे त्यांना ते राज्य मिळवून देण्यासाठी किती बऱ्याचशा गोष्टी घडवून आणलं नाई का त्यांनी हो हो हो म्हणजे एक छान म्हणजे काही गोष्टी खूप शिकण्यासारख्या होत त्याच्यातून हो ते पाच भाऊ होते. आपण बघा ना एकमेकांसाठी किती गोष्टी करत. हो नाही का त्यांची एकी जी प होती ती बी सर्व समान सर्वांना मानून सर्व गोष्टी करायची बरोबर आहे की नाही?
खरे गोष् ष्टीआणि एकही होती म्हणून सगळं घडून आलं. कारण पांडवांनी, कौरवाांनी. तर त्यांना सुईच्या डोकामावेल एवढी सुद्धा जमीन देणार नाही असं सांगितलेलं होतं.
हो हो बघा ना म्हणजे शेवटला त्यांनी फक्त पाच गावं मागितली. ती बी
हा त्यांनी सांगितलं सुईचे टोकार माव एवढा सुद्धा नाही म्हणजे सुईचे टोकर किती मावणार होत तर तेवढं सुद्धा देणार नाही असं ते म्हटलं होत आणि मग यांना यांचा हक्क मिळवायचा होता म्हणजे वास्तविक त्यांच्याच हक्क होता पण तो त्यांनी कोण घेतलेला ता तो त्यांना मिळवायचा होता म्हणून एवढं सगळं ते हा एवढं रामायण म्हणजे महाभारत झालं रामायणाचा हा गोष्ट आहे हा
म्हणजे जो श्रीकृष्णांनी पांडवांना आणला तो या गोष्टी घडवून आणलं म्हज जे का येणार्या पुढच्या आपल्या पिढींसाठी म्हणजे तेव्हा ते त्रेतायुग द्वापारयुग होता आणि आता कस कलयुग आहे मग कलयुगात काही गोष्टी आपल्याला घेता येण्यासाठी चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी त्यांच्यातून त्याच्यासाठी त्यांना एवढा त्रास सहन करावा लाग ते बघ सगळे दैवी होते म्हणजे अर्जुन अ भीम, युधिष्ठिर, युधिष्ठिर धर्म धर्मरााचे धर्म राजा होते आणि भीम पण हो भीषम पिता माह किती महान योद्धा होते नाही का म्हणजे पूर्ण युद्ध त्यांनी एक टॅनि जिंग क्लास एवढी ताकद होती त्यांच् याकडे हो पण मंग कस? आपल्या धर्मस्थापनेसाठी काही गोष्टी घडवून आणाव्या लागल्या नाही का?
हो ना आणि आणि हे पूर्वपण चालत आलेलं आहे. अ म्हणजे आपण जे म्हणतो ना आता की ब इस्टेट मालमत्ता वगैरे याच्यावरनं भावांचे भांडणं वगैरे होतात असं तर पूर्वीपासन ह्या गोष्टी गोष्ट घडत आल्या म्ह पूर्वी राज्य असायचे. तर त्या राज्यांसाठी ह्या गोष्टी घडत आलेल्या आहेत. म्हणजे स्वार्थी हाणज जे आप पापसात म्हणजे भाऊ असून. सुद्धा चुलत भाऊ असून सुद्धा किती स्वारथी पण कि त्यांचा हक्क त्यांना ेत सगळं आपणच घ्यायचं.
हो बरोबर आहे ना म्हणजे ते कसं एक म्हणजे विनाशाची बुद्धी सुचवली. गेली आपण जे म्हणतो का विनाशकाले पर बुद्धी असं म्हणजे त्यांना सुचवलंच गेलं होत की नाही तुम्ही म्हणजे ते कसं त्यां ताकद अशी जास्तच राहिली असे नाही का? ते शंभर कौरव होते आणि पांडव हे पाचच होते अस पण त्यांनी कसं केलं बघा सत्याचा मार्ग निवडला तर पाच
पाच हा आणि त्यांना मग सत्याचा मार्ग असल्यामुळे श्रीकृष्णाची पण मदत त्यांना होती.
हो हो भरपूर होती बघा ती म्हणजे कौरवांनी हो कौरवांनी अकराक्षणी जी सेना होती. ती मागितली आणि अर्जुनाने फक्त श्रीकृषणाला मागित होत म्हणजे एवढा इथंच त्यांचा विजय ठरलेला होता.
हा तेच ना म नाही आणि श्रीकृष्णाने पण हातात शस्त्र नाही घेतलं पण त्यांनी काय सांगितलं, म्हलं मी गोष्टी सांगे ना युक्तीच्या चार म्हणजे मी तुम्हाला युक्तीच्या चार गोष्टी सांग आणि त्याच्यावरच हे सगळ य झा आहे स्वतः आम्ही शस्त्र घेणार नाही हातामध्ये त्यांनी त्या हाता हा हा शस्त्र घेणार नाही आणि शस्त्रांनी करणार नाही म हा काम केलं आणि चार युक्तीच्या गोष्टी सांगून त्यांनी त्यांना ते यु म्हणजे, युद् पण जी असते तर ती लाग म्हणजे अस होत नाही कि लगेचद् फक्त मार मारी किंवा तलवार बाजी करून युद्ध जिंकलं जात नाही, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टींची योजना करावी लागते. कल्पकता असावी लागते सगळ्या गोष्ट. के असाव लागत तेव्हा ते युद्ध होतं.
बरोबर आहे ना हो हो, आणि बघा ना आता महाभारत. महाभारतकालीन जो एक योद्धा होता. ज्याला श्राप दिला गेला होता कलयुग म्हणजे या सृष्टीच्या शेवटपर्यंत तो राहील म्हणून. तर तो अजूनही आहे बघा ना. काही राज्यांनमध्ये अजू जुने फिर हो अश्वथ थामा, अश्वथामा नाव आहे. बघा त्याच म्हणजे, असं असं एक होऊन गेलंय, बघा ना आज. अजूनही आहेच ते अजूनही काही लोकांनी बघितलेले आहे त्याला. त्यांना म्हणजे हो हो ना हो ना ते बघा देवा महादेवाची.
आणि अश्वध्यामा पण वारल्या ना त्यावेेळेला त्याचे जे वडील होते. ते खूप मोठ्या योद्ध त्यां होते, तर त्यांना जर, हारवायच हारवण शक्य. के नव्हतं.
हो मग अशोत थांबवायचं हो हो.
हं म्हणजे अ हत्ती वारला. त्यावेळेलापण कृष्णानी त्यांना सांगित ल की एक युक्ती सांगितली. की त्याच्या वडिलांना सांगायचं की अश्वथामा मेला पण नरो कुंजरो, नरो वा कुंजरो. म्हणजे तो नर किंवा
हो, म्हणजे ते असं का सांगण्यात आलं? कारण आपले जे धर्मराजा होते हे
हा त्यांना हरवायचं होतं ना, ते हारले नस त्यांना मग त्याच्यामुळे काय झालं?
हो हो.
ते कुंज म कुंजोरा हा शब्द हळू बोलायचा, म्हणजे कुंजरो हा शब्द त्यांना ऐकू नाही गेला पाहिजे, नर वाटलं पाहिजे फक् त त्यांना. नर म्हणजे म माझा मुलगाच मेला ब आज. हा, मग त्यांचा मुलगा मेला अस त्यांना वाटतं.
ते ते तुम्हाला म्हणजे हो हो हो. हा म्हणजे ते असं का बोललं गेलं होतं, ते माहित असेल ना तुम्हाला. हो नाही नाही ते झालं, पण म्हणजे त्यांनी विचारलंच कोणाला होतं धर्मराज आणि धर्मराजा असे हो ते क जे आयुष्यात कधी बोललेलं ते. त्याच्यामुळे त्यांना ते असं बोलायला लागलं की की हत्तीने लायकी हा श थॉमस मेलाय त नाही सांगतेय मला असं. हो, बघा ना म्हणजे किती युक्तीने त्यांनी
युक्तीने केलंय. हा मग तेच ना म त कुंजर शब्द हळू हळू हा हळू चारायचा तो, नरो मोठ्याने उचरायचं. आता आणि कुंजीरा हा शब्द हाय. तो हळू उच्चारायचा आणि मग तो कोणच्या रोज त्यांना पराजय झाला तिथच त्यांना तो धक्का बसला आणि त्यांना वाटलं मुलगाच वारला आणि त्याच्या त्या धक्क्यात ते वारले आणि इिकडे यांचा मग एक बळ वाढलं
हो ना बघा ना म्हणजे किती किती मोठ ठठी युक्ती लडवून
हा मग ते कृष्णाने म्हटलेलेच होते ना गोष्टी सांगी ना युक्तीच्या आम्ही चार म्हणजे बा तुम्हाला म्ही चार यु गोढ सांगले होत आणि त्याच्यावरच त्यांनी ते युद्ध जिंकून दि आणि व ुून अयोद्ध्या नाही म्हणत होता की सगळे माझे भावंड सम उभे रक्तपात होईल ते म आणि त्याच्यात मला काय मिळणार आहे मला नकोय युद्ध मला नकोय राज्य तेव्हा त्यांनी अ त्याला उदेश केलेला आहे तो भगवद्गीतेचा आणि सांगित
हां
हा हे ज तिचा जन्म झाला मग त्यांनी त्या गीतीतंतम हा
त
गीता सांगितली आणि मग त्या जीवनाचा अर्थ वगैरे सांगून कि तू लढवा लढावं लागेल तुला तुझ्या हक्कासाठी हे सगळं त्यांनी सांगितलं आणि तेव्हा मगत अर्जुन लढायला तयार झाला आणि मत युद्ध झालं नाहीर अर्जुन तर लढायला तर नाहीच म्हणत होता ना हा किंवा समोर सगळे माझ
म्हणाच म्हण सर्व घर त्या का नाही कस कराय आता म्हणजे अस म्हणे त्या व शिकच हो हो ना हो ना वगैरे चालेल छान वाटलं तई तुमच्याशी बोलताना छान कथा म्हणजे कथे ब छान वाटलं हो चालेल कडी